काय करायल अस जेवल अस का पुणा आताच आवरून बसले मी जोवी ते लाडो केलेलंच आता सीजन म्हण बाडमळायचं तेरी चाललं म्हटलं आता जांभळ्याचं मह जांभळात मग तो फायदेतील जरा माहिती करून घ्या म्हटल कारण का आमच्याकडे ते रान भर मोठ्या प्रमाणात मिळत ना इकडे हे आमचा डोंगर म्हणजे डोंगर भाग आहे त्यामुळे आमच्याकडे फक्त इकड पन्नास पणच तेच म्हणत नाय म्हणत फक्ताना तर बाकी सगळ रानमेवा मिळते.
हा होय जांभूळ खाल्लेलं पण आपल्या शरीराला चांगल असतात अं जांभळात का नय अ अँटी ऑक्साइडची म्हणजे क्षमता जास्त असते.
तसच अ म्हणजे जांभूळ खाल्ल्यामुळे का नय साखरेच शरीरातलं आपल्या साखरेेच प्रमाण व्यवस्थित राहते.
पित्त होतं म्हणत्यात ना
असं काय नाही
म्हणजे आमच्याकडे म्हणतात म्हणजे जांभळं खाल्लं की जास्त जांभळ खाल्लं की जांभळामूळ पित्त होतात.
नाही-नाही-नाही असं नाही चुकीचं आहे उलट ज्यांनला शुगर आहे
हो-हो म्हणजे ते शुगर प्रमाणात राहते काय? होय-होय जांभळ अशी तुरट अशी गोड असल्या ज्ञानेश स्टार हो.
म्हणजे, जे जांभळामध्ये बी असते कनी ते रक्तातील म्हणजे, पातळी साखरेची पातळी नियंत्रित करते.
आणि काय काय पाहिजे तेवढच
काय मग जांभळात म्हणजे, असं पित्त होत हे असं चुकीच आहे.
म्हणजे, गालेवला म्हणतात जांभळा जास्त खाल्ली की तेन पित्त होतं. त्या पाठीमागचं हे फायद्ये हे, कोणाला माहिती नाही ना मुळे ते सगळेजण म्हणजे तर्क वेगळाच करतात. त्या असं खाल्ले की असं होत्यात ते. हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो, कुठे आहेस बाहेर जागे जागे टीव्हीचा सगळा आवाज राहिलाय.
इकडे जरा रेंज प्रॉब्लेम
हम्म हम्म, तुझ्याकन टीव्हीचा सगळा आवाज याय लागला
आता येते का बघा?
हम्म, नाय नाय.
हा, बोला तुमच्याकडे मिळतो का रानमेवा?
रानमेवा म्हणजे, जांभळ मिळते आमच्या इथं.
हम्म हम करवंद.
हा, करवनंद शक्यतो आमच्या इकडे मिळत नाहीत. जांभूळ मिळते. जांभूळ म्हणजे, रानात शेतात ज्यांच्या ज्यांच्या
हो हो. म्हणजे लांब शेतं अस त का जवळच.
नाही एकेकांच्या दारात पण अस जांभूळाय आमच्या इथ.
हा हा मग ते चांगले आहेत जांभळ चांगले चवीला.
हा होय.
हम्म म्हणजे कशी बारकीयत का मोठीयत?
प येत्यात.
हम मोठी जांभळ आणि बारकी
ह म्हणजे जांभूळ हे, उष्ण कटबंधीय प्रदेशात अ हे होते ना येते.
हं
उष्ण हा जिथं वातावर म्हणजे उष्ण वातावरणातच जांभळाची म्हणजे
म्हणजे वाढ व्हतीया. हा हा तुमच्याकडे वातावरण तेन जास्त हाय का व्यवस्थित असं?
होय उष्ण कटिबंदीयच हाय ग. म्हणजे असं थंड नाहीयेय वात
हा म्हणजे उष्ण जा उष्ण पण नाही आणि जास्त थंड पण नाही हॅलो, हॅलो, हॅलो हॅलो, हा बोला.
पाचच जेवून भांडीतेन घासून बसलेस काय?
होय, आवरूनच बसले न.
हा हा हा, काय म्हंटलीस?
तुमचंय का मग ती जांभळाच झाड?
जांभळाच झाड आमी आत्ता परड्यात आमच्या लावल्यात झाडं. अंबा पेरु चिकू असे लावल्यात, आत्ता फणसाचं लवलंय.
फणसाच पण लावलयस?
व्हय फणसाच पण लावलेत.
हम्म हम्म.
आंब्याला ह्या वर्षी आता म्हणजे दोन-तीन, दोन-तीन असे आंबे लागल्यात.
हम्म हम्म, मग सगळ आवरून बसलायसा.
होय.
मग आणखी तब्बेत तेन हाय नव्ह. हो
व्हय सगळ हाय व्यवस्थित.
आजकाय केकच हाय.
आज काय नाय? निवांतच.
हो हो.
दिवसभर काय करायचं? सकाळच आवरलं की, म दिवसभर निवांतच असतय.
व्हय. हुं. कपडे धून घडया घालायची विसरली बाई.
व्हय म एकदा चार वाजले की, म परत आणि कामाचं चालू व्हतंय.
कपडे उन्हात घालायचीस, थोडी थोडे घातल्यात. थोडे घालायचीच विसरलं, आता घालतो पाणी पूर्ण होई पण
होय आवरून ठेवले
व्हय मंजी, सकाळची गावत्यात ओ कपडे व्यवस्थित आणि अशी वेग कशिपण टाकली की, म ती कपडे घावत नाहीत. सकाळची म गडबड होते. कुठंयत कपडे कुठंयत सकाळची खूप गडबड असतीया.
लय गडबड होतीया
व्हय त्यामुळं सगळ जिथल्या तिथं ठेवल की, बर पडतंय ते.
होय, आणि नाही ठेवले तर मग सगळ्या घरभर पसारा होतोय, तो.
पसारा पण होतोय, आणि गडबड टाईम सकाळी म ते काही गावत नाही, मग सगळ्यांची चिडचिड उगाच सकाळी सकाळी उठूया त्या दिवशी विषय निवांत घरात असते त्यामुळे, करून ठेवलेलंच बर असते आणि जेवढ अ पसारा जेवढा आवरून तेवढा घर कसं टापटीप दिसतय.
होय चांगलं आणि स्वच्छ दिसतंय.
होय जेवढा पसरा होईल तेवढा म्हणजे घरातच शो जातोय म्हणजे काय तरी येथे पसारातेथे पसरा जरा दिसला कि ते कधी पसार उचलन कधी आवरल अस. ठीवते
होय आणि घरातला पसारा हा म्हणजे. एक बाईच व्यवस्थित ठेवू शकते बाप्याच्या पेक्षा.
खरं स्त्रियांच्या हातात असते घर कस ठेवायचं. पुरुषांच काय. काम बाहेरून रोजगार करून नेण्यातचं पुरुषांचे ठेवढंच कि.
होय
काय नसतय स्त्रियांसनी काय घरात बसून म्हणजे असत्यात काम सोडा घरची पण काम भरपूर असतात पण पुरुष कस बाहेर पैसे तेन कमवत असत्यात. त्यामुळे त्यासनि ते. स्त्रिया कशा घरात असतात. त्यामुळे ते सगळं काम करून पण ‍‍ॲक्युरेट झालते सगळं
एकेक नाय स्त्रिया व्यवस्थित जिथल्या तथ ठेवत, प्रत्येक गोष्टीचा आळस असतोय त्यांना.
पटापटा आवरून असं कोण बसल हो कोण तर चुकून करत्यात. एक एक जण तर सकाळची भांडी संध्याकाळी. संध्याची भांडी सकाळी, सकाळच रोटून. सगळ हो, असं सगळं करत्यात.
आणि नाही संध्याकाळची भांडी ठेवून काय बसत्यास.
नाय हो काय कंटाळलीस. सकाळी उठून भांड्याचे पा पारुशा भांड्यांच तोंड बघायचं. ते नको वाटतंय बाई आम्ही कधीतरीच म्हणजे जास्त. ते लेट झालं की तर चुकूनच ठेवतो नाइतर आम्ही पण कधी नसतो. उद्या आकरा पुढे गेलीत तरच आम्ही पण कधी नसतो ठेवत आम्ही पण टाइम झालेला असतो कंटाळा येतोय मग तेच्या मुळे ठेवतोय. ह
हो आणि पूर्ण दिवस असा विस्कळीत होतोय त्याच्यामुळे स्वैपा
हम्
वाय फाय रे वर हायना तीकळ
पहिल्यासारखं कोण म्हणजे असं घण कोण वागत नाही कोण म्हणजे असं सगळं मॉडेलिंग वाढलीत वाहते तेग बजल च सगळेजण मॉडेलिंग नव्या युगात वावळत. त्यामुळे.
कोला जात नाही बर बर बर चालतय आवर मंग
हा बरो आव ठेवू मग हा ठेवते मग.